हॅलो नमस्कार आवाज येतोय माझा तुम्हाला
हो येतो येतो बोल मी आजचा आपला टॉपिक आहे स्त्रिया आणि पुरुष मधला भेद आजकाल कस झालय प्र प्रत्येक स्त्रीला इंडिपेंडट व्हायचंय कोणाला कोणावरचा डिपें पेंड राहायचं नाहीय नाही का आजकाल झालं स्त्रिया वर्क फ्रॉम होम करताय तिला फक्त बाहेरून पैसा येणारा पाहिजे तिलाच नवऱ्याच्या पैशावरती डिपेंड नकोय नाही का? मला जायचंय कुठं द्यावं पन्नास साठ रुपये हे नकोय मी माझ्या स्वतः जवळचे पैसे खरचणार आणि जाणार आजकाल असं झालंय पहिल्या काळात जुन्या काळात कसं होतं? नाही बाई लोक हसतील नाही कुठं जायचं तू कमवायला वगैरे आजकाल तसं नाही झालंय. आजकाल वाटलंस तर पुरुष घरी राहतेय पण बाई बाहेर जाते.
हो. हो अगदी म्हणजे तसच झालंय आणि अं इंडिपेंडेन्ट डिपेंडेंट होणं पण आजच्या काळात महत्त्वाचं आहे. कारण की आज जर ती हो आज जर महतवा म्हणजे ती जर पायावरच्या हुभे नाही राहणार ती जर पैशे नाही कमवणार तर मग घरात पण तिला व्हॅल्यू नसते आणि एवढी महागाई वाढलीय म्हणून मग दोघ जणांनी काम करणं हे गरजेचंच झालंय की नवरा पण कमावून आनेल बायको पण कमावून आणेल आणि सिटीमध्ये तसं जा असत. दोघ नवरा बायको ऑफिसला जातात मग नंतर येताना घ येतात सगळं सामा सगळं त्यांचे स्वयंपाक वगैरे दोघं मिळून करतात. आणि काही ठिकाणी असं आहे. कि खेड्यापाड जर आपण बघितलं तर मुलींना अजून सुद्धा कोणी जाऊ देत नाही बाहेर. कारण लग्नाच्या आधी म्हणजे काही मुलींच लग्न झालेलं असत ना तर लग्ना ते आधी सांगतात की हो आम्ही करू देऊ तुला, आम्ही अस आम्ही तस पण मग त्यानंतर त्यांची स्वभाव चेंज होतात नीं दिसत कि बा मुलींना बाहेर जाऊ देत नाही काही ठिकाणी आहे असं पण जो सिटीचा एरिया आहे तिथे या गोष्टी थोड्याशा टाळल्या जातात कारण की सिटी तिच्या मानाने म्हणजे भरपूर असं महागड असत तिथे आणि त्यांना अ सर्वाइव करणं तिथे जीवन जगणंच त्यांच कठीण झालेलं असतं. आणि आपण जर बघितलं तर गावाकडे रूम रेंट अस किंवा हे हे खूप स्वस्त असतं पण तिथे वीस वस पंचवीस पंवीस हजार रूम म्हणून दोघांना काम करणं अनिवार्यचं आहे.
हो बरोबर हे तर आहे आणि आजकाल इंडिपे
हम्.
न्डच झालंच पाहिजे कारण की डिपेंड वुमन कोणीच राहिलेलं नाही. प्रत्येक जणाला प्रत्याका पडलंय आणि आजकाल खूप महागाय झाली तुम्ही जा बाहेर एवढं एवढं इतक्यात दोन हजार रुपये निले इतक्यात खर्च, दोन मिनिटात दोन मिनिटं पण खूप कमी
हो. आणि पाचशे रुपयाची तर आता काहीच व्हॅल्यू राहिली नाही दहा रुपया सारखेच पाचशे रुपये झालेत. आपण त्याच्यामध्ये एक किंवा दोनच वस्तू येते. आणि आधी जेव्हा म आपल्या आई वडिलांचा काळ होता तेव्हा सोनं पाचशे रुपये किलो होत म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. की तेव्हा एवढं स्वस्त होत तरी पण ह्या लोकांजवळ पैसे नव्हते. एवढं स्वस्त असून सुद्धा
आता आहे त महागे
हो आणि एवढं महागे की माणूस म्हणजे घेऊ पण नाही शकणार आहे फड अफर्ड पण नाही करू शकणार एवढं महागड
हेता आहे खूप महाग झालंय गोष्टी सगळ्याच
हो आणि सगळ्याच गोष्टी याच्या म्हणजे ह्यामुळे पण महाग झाल्या आहेत. कि आता काही काही लोक कसं करतात. अ सामान वगैरे घेण्यासाठी ना मोठ मोठ्या दुकानावर जातात किंवा मोठी किराणा दुकान वगैरे असेल तिथे जातात पण हे. जे लहान लहान किराणा स्टोअर असतात ना तेथे स्वस्त भेटत. पण त्यांना असं वाटत की इथे जी वस्तू आहे ती खराब आहे. कारण इथे पैसे कमी घताय आणि जिथे पैसे जास्त असतात ना तिथे लोक जातात. आता याच मला नेमक लॉजिक समजत नाही कारण की इ तिथे पण तीच वस्तू भेटते आणि तिथे पण तीच वतू भेटते मग का तुम्ही तुमचे पैसे वाया घालतायात. एक एक रुपये वाचवला पाहिजे जेणेकरून आपली जी म्हणजे पुढे जे आपलं आयुष्य आहे. ते चांगलं जायला पाहिजे.
आणि नाही असं असा दिवस कधी जायला नाही पाहिजे की आपल्या हातात पैसे नाहीये. ते म्हणतात ना माणसाचं सौंदर्य हे त्याच पाकिटातून असतं. म्हे त्याच्या पाकेटात जर पैसे असतील तर त्याचे सौंदर्य दिसतं तो किती हँडसम येतो. किती दिसायला चांगलं आहे हे महत्त्वाचं नाही आणि स्त्रीच सुद्धा आता तसच झालंय. तिचं आता मेकअप वगैरे करून सौंदर्य बघण्यापेक्षा तिचं पाकिटात किती आहे तिच्या ती स्वतः स सर्वा करू शकते. तेका तीच स्वतः खर्च करू शकते का तिच्यावर ते महत्वाचं झालंय.
खऱ्या गोष्टीथ नाही एक्झॅक्ट बोलते. एकदम कारण की आजकाल पैशाशिवाय काहीच चालत नाही काहीच नाही झिरो व्हॅल्यू. पैसा नाही तर
हो आणि आता बघा तुम्ही एखादा पेशंट असला त्याला कॅन्सर वगैरे झाला किंवा कुठली बिमारी झाली. सगळ्यात आधी काय लागतो पैसा लागतो त्याला जरी त्याची ट्रीटमेंट घ्यायची आहे ट्रीटमेंट करायची आहे. तरी सुद्धा मग पैसाच लागेल.
हो ते पण
होक नाही आहे.
सगळ्याच गोष्टीना आजकाल पैसा लागतो.
हम्म. आणि स्त्री पुरुषांच कसं झालंय आता दोघांमध्ये भेदत नाही राहिलाय. आता स्त्री पण तेवढ्याच म्हणजे पोजिशन वर जाऊन बसते आणि पुरुष पण त तडे जाऊन बसतो आणि आधी कसं राहायचं. कि हा मग बायांना पुढे येऊ न यायचं. मानसलण्याच पुढे जायचं. स्त्री फक्त मग मूल आणि चूल एवढंच सांभाळेल. एवढंच असायचं पण आता तसं नाहीय
आजकाल तसं काहीच नाही राहिलं आजकाल पोरगी पण पोराच्या बराबरीने पैसा कमवते आजकाल कंपनीमध्ये पोरी काम करत अ म्हणजे इंजिनिअर झालेल्या वगैरे दहा दहा बारा बारा लॅखच पॅकेज घेता पोहरांच्या बराबरीनच घेता ना
हो आणि भरपूर मुले आहेत ज्या बिझनेस पण चालवतात
हो तेच झाले आजकाल क स एकेत
म्हणजे अ म्हणजे प पहिले कसं होतं की मुलाला म्हणजे ज वंशाचा दिवा मानला जायचा पण आता सरी पण आता तसं नाहीये आता मुल मुलगी पण मुला स म्हणच झा एवढ नाही सरकार सुा मान्यता दिली आहे क मुली ारच झाले कारण की आधी कसं व्हायचं की मुलाची म्हणजे आवडिलांची आईवडिलांची प्रॉपर्टी मुलाला भेटेल आणि मुली त्याच्यामधून खूप कमी भाग भेटतो आधी त होत पण आता असं झालं की मुलगा पण नसला ना तर सगळं मुलीला पण भेटेल आणि जसं मुलगा आईवडलांना वागायचं तसंच मुलगी पण आता आईवडलां ना वागेल
ती भले सासरी पण असली ना तरी सुद्धा म्हणजे हा तिला अधिकार दिला गेला आहे. आधी तर म्हणजे मुलगी म्हणजे मुलीचं नाव आण तर किती लोक मुलींना म्हणजे मारून टाकायचे पोटातल्या पोटातपोर्शन करून टाकायचे की मुलगी आहे असं आधीच चेकअप करून पण आता तसं नाही मुलगी झाली म्हणजे लक्ष्मी आली आणि त्यांच्या घरात असं मानलं जात
ते तर आहे सगळं बरोबर आहे पण पहिल्या काळापेक्षा आता खूप सुधारलंय
हो सुधारणा झालीय लोकांच्या विचारात बदल आलेत ह
आणि हे गरजेचं होतं खूप
हम्म खूपच गरजेचं आहे आणि आपल्याना सर्वाइव करणं बोला ब
प्रत्येक ठिकाणी भेदभाव चालायचं नाही का बाई तु हे करू नको बाई तू इथं जाऊ नको तिथं आजकाल नाही पोरापेक्षा आज पोरगी पुढ आहे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही बघितलं असेल कॉम्पिटिशन झाल्या सगळ्या वगैरे एमपीएससी युपीएससी सगळ्या ठिकाणी पोरगीज पास होती कारण की तिच्याकडे नॉलेज आहे सगळ्या गोष्टींच
हो आणि ते कसं व्यावहारिक ज्ञानपणा असणं तेवढं महत्त्वाचं आहे जरी तुम्ही घरात म्हणजे अभ्यासिक ज्ञान तुम्हाला आहे वैज्ञानिक हे ज्ञान तुम्हाला आहे पण व्यवहारिक ज्ञान तुम्हाला असणं महत्वाचं आहे हे एम पीसी झालं तुम्ही सगितल्या प्रमाणे तिथे तर व्यवहारिक ज्ञान विचार जात? जास्त करून पुस्तकी ज्ञान नाही विचारत की हे सायंटि वगैरे कसं आहे काय हे नाही विचारणार ते पण हे विचारतील की तुमच्याबद्दल सांगा तुमच्याबद्दल तुम्ही कशा प्रकारे त्यांना सांगताय. किंवा एक हजार जनरल नॉलेजच्या क्वेश्चन विचारतील म्हणजे ते व्यवहारिक ज्ञान विचारतात आपल्याला आणि ते खूप महत्त्वाचं आहे त्या मुलींकडे खूप चांगलं. पद्धतीने असत मुलांकडे पण असत तस नाही पण मुलांच कसं मुलांना असं वाटतं की अभ्यास ज्ञानने आपणच आपण त्याच्यानेच पुढे जाऊ असं. तर काय काय मुलं खूप हुशार असतात पण व्यावहारिक ज्ञान न त्या कारणामुळे मग ते माहागे राहून जातात असं पण आहे.
खऱ्या गोष्टी या सगळ्या. पण आजकाल झालं पाहिजे सगळं डेव्हलप झालंच काहीच राहिलं नाहीये. मग पोरं पण अस अभ्यास वगैरे नाही करत ना.
हो आणि म्हणजे कसं आता खेड्यापाड्यांवर म्हणजे तिकडचे लोक थोडेसे म्हणजे त्यांचे विचार तसेच आधीसारखे कारण की ते तर अशा अ भागात मिसळलेल नाही ना- जसं आता सिटीचे लोक आहेत त्यांचे विचार बदलत आहेत मुलींना जाऊ देत आहेत. पण मग खेळावरचे लोकांच कसं मग बाहेर गेली मुलगी म्हणजे मग लोक काय म्हणतील लोक आपल्याला नाव ठेवतील तू घरी बसला आहे तुझी मुलगी बाहेर आहे तू घरी बस तू शेती करतो तुझी मुलगी बाहेर जाऊन काम करते असे पण लोक आहेत नाही काही लोक चांगले पण आहेत. कि ते विचार करतात की बा हा मुल मुलगी आहे. कि हा मुली मुलगी तिच्या पायावरती हुभी आहे ती गेलीय. कमावते दोन पैसे ही पण एक गोष्ट आहे.
ते लोक म्हणजे निगेटिव्ह विचार करतात पॉझिटिव्ह करत नाही.
हो दोन प्रकारचे लोक असतात एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह त्याप्रमाणे मग आपण आपण नाही त्यांच्या विचारात मिसळायचं माझं एवढं म्हणणं आहे.
हो खऱ्या गोष्टी, पण आजकाल स्त्रिच पुढं चालली प्रत्येक गोष्टीमध्ये. तर हे झालं चांंद्रायन वगैरे मंगळावर कोण जाऊन आली कल्पना चावला.
हो हो.
तेच ना मग, त्याच पोरी सगळ्या जिथं नाही तिथं आजकाल ये.
द्रौपदी मुर्मू आपल्या राष्ट्रपती आहेत. त्या पण एक स्त्रीच आहेत. अ आणखीन अहिल्याबाई होडकर. इंदोरच्या महाराणी होत्या. झाशीची राणी झाली झाशीच्या राणी होत्या. म्हणजे अशा. आणि मेन म्हणजे, आपलं जिजाऊ ज्यांनी शिवाजी महाराजांना घडवलं त्या आपण एक स्त्रीच होत्या.
हो तेच तर त्यांच्यापासूनच एवढं, सगळं म्हणजे स्त्री खूप. हुशार आहे ही गोष्ट.
हम् धन्यवाद ह, हो हो धन्यवाद.